हॅलो हा मग तेच दहा मिनट बोलायल
काय बोलायच दहा मिनिटं.
मग ते त दहा मिनट बोलायचं म्हणं आणि मग ते कायत होत कट होते का काय पुढचा माहित नाही त्यांनी तर सांगित दहा मिनिटं होतात म्हणं मग एक कॉल टास्क कम्प्लीट ते मो बघ जर ते पण टाकलंत की त्यांनी माहिती सगळी
थांब एक मिनिट चालूच राहू दे.
बघ वाच मोठ्यानं मला बी कळत.
अच्छा.
बघूया बा वाळत की कुठं काय दिल्यात गं ते फक्त काय माहिती, ती सांगितल्या, ज्यांना कोणाला ऍड करायच आहे त्यांनी हे करा म्हणून.
ऍप वर जाऊ नकोस, ऍप वरती आपण आता टास्क दिल्यात त्या टास्कमध्ये आहे बघ.
ऍप मध्ये कुठं कुठं जाऊ म्हणलीस तू?
कशावरनं केलीस का नाही तिथं वरती मेसेज टाकतात की ग ॲप मध्ये व्हाट्सअप ला नवं
माझ हा लिव दाखवालंय.
लिव म्हणजे कट होतय बॅकजर गेलं तर.
आयो.
बहुतेक पाच काहीतरी टास्क आहेत. त्याच्यात पाच हा, पाच जणांना काहीतरी कॉल करायचा अस, आहे
जेवलो बाई जेवूनचं. बसण्या आरीवर, लागलोय बघितलं ते काय खरं नसतं चल म्हटलं, म्हणून मी का केलो नाही बाई पुढं, काय जाऊदे म्हंटल
ती मला गेल्यावेळी सांगितलेली खरं मैत्रिणीना असं असं हाय करणार काय? तरी पण मी सरांना केतन सरांना विचारलेलो सर न म्हणलेत की अजून ते काय मॅडमनी सांगितल नाहीत. जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला सांगतो म्हटलेलीत. मग लईच जण ऍड आहे की ग तिला, बी सी एच आहेत. बी एस सीच आहेत फ म्हणजे थर्ड इयरची, आपली म्हणजे आता आपली सगळी बॅची, तुला सांगतो बीचे बी सी एचे तर सगळे आहेत जास्त.
असल कसलं, भमपक खरं कॉलेज चालू केले काय माहित.
कॉलेज नव हे बाळ, ते बाहेरची मॅडम आहे तिन चालू केल्या त्या, कॉलेजच नाही आहे आपलं या
कुठला मॅडम, हा हा हा ट्रानस्परंट उस्मानाबाद असलं पाहिजे काय? संपूर्ण दिवसचा . हा हा ठेवा ठेवा हा हा हम्म हम्म. .
जाय ते ग्रुप ते आपलं कसं आहे म्हणजे आपलं काय कॉलेजचा त्याचावर काय संबंध नाही आहे.
मग कशाला उगंच करायचं मला वाटलं कॉलेजचा आहे.
नाही बघू की गेलं तर पैशे मिळ तर पैशे मिळलं.
मिळालं तर कर सो नाही मिळालं तर मग काय उपयोग आहे. . बरं आहे ना . चालतं की आता आपल्या कॉल वरती बघूया त्याला बघ काय हुतय, शिवा गप बस शिवा हम्म. मग काय होतय? खरं प्रत्येकासंग दहा मिनटं काय ग बाई बोलायचं आणि ह्याचा स्पीकर पण चालू होत नाही हां.
कॉलेज कधी चालू होत्यात? आता काय माहित बई.
हम्म, काय कॉलेज चालूओतच आता काल आम्हाला पी आर एन नंबर घ्या म्हंटलेलंपण बग की एका विषयासाठी वाट लागल्या माझी तर मला रागच च आला आहे, त्यात नको घालूस मॅथ्स फक्त राहिलाय बईना बाकी ऑल क्लियर आहे माझ
म असं कसं काय तुझ हे लागलय तिजा निकाल लागला नवं का नाही? तेच कि तुमचा
कॅरियॉनचा काय माहिती रिझल्ट लागलाय कायनई त्याच काय सांगाय नाई ते
सांगत होते तू एक कोर्टात पण केस चालूय म्हणून सांगत होतीत व्हय सर. हम्म मग खरं ऍडमिशन तुला थर्ड इयरला मिळणार नवं.
काय माहिती मलाचं काय माहिती नाही काय म हो ते जर इथं ऍडमिशनचा नाही व्हायला आम्हाला स केंदीज
औआ म आता आनी तुला आनी सेक म्हणजे ऍडमिशन मिळालं तर ते ए थर्ड इयर ला मिळालं तरी पण तुला सेकंड इयरच पहिला पैपर द्यायला पाहिजे ते पण द्यायला पाहिजे हुयनी आवगड हाय बई. पैशे किती घेत्या तू ब
झालतं म्हणून सोडवालतो सगळं सोडवलोय. अगं पण बॅक हाईत ती खरं तसं काय तिला म्हणजे ते माझा फर्स्ट सेमिस्टरचा विषय एकच राहिलाय. नव्हं बाकी म बॅक नाहीये फक्त मॅथ्सच फक्त बॅक आहे. आणि सेकंड सेमिस्टरच माझं काहीच बॅक नाही थर्ड सेमिस्टरच बी काय बॅक नाही एक पेपरला गेलो नव्हतो म्हणून हां.
तर तवा तू द्यायला पाहिजे होतीस ना. पेपर ते हां म तू जायला पाहिजे होतीस बाई तसं का केलीस म त्यामुळं तसं आलं क नाही.
मला वाटलं आता ह्या सेमिस्टर सोडवायला ये
हम्म तसं कुठं काय असं बोंबा बोंब हो त्या बोललो.
आता बघूया की काय होतंय जर नाही झालं तर मी सोडणार आहे बाई दुसरीकडे टाकणार आहे ऍडमिशन.
बघूया की आता.
काय होते पहिला खरं माझं सहा विष य मला सोडवालाच लागणार कॉलेजमधनं आपल्याच. आणि मग मला तिथनं मिळतोय दाखला. तर मिळत नाही.
मग पुढे घेणार होता काय घेणार होता काय? मग काय सगळ्याला पैसे लागतात बाई प हे असलं की नाही. पैसे पाहिजे मम्मे? मग तू पुढं सोडली तरी, पण तु काय पुढं काय करणार म आणि? पुढे
करणार गपं.
दुसरी कड कुठं? इतं तर हे बी एस सी
आता कुठे आपल्या गावात नाहीय कागल ला आणि तर मग पुण्याला हम्म कोल्हापूर, कागल, पुणे इकडचं तेवढीच आहे
उद्याला काय जाणार म हं
तेचा काय विषय आहे मी तिकडं याच्या आधी बि टेक ला होतो बाळ मी उगाचच इकड आलो असं वाटतय मला
मग का तिकडं करत होतीस, म तिथलं का सोडून आलीस तू?
आणि इकड आल्यावरती परत मी तिकडे गेलोच नाही, रडून दंगा केलो जाणार ना
हा
मग एक वर्ष परत गॅप पडलं माझं ते
ते करायला पाहिजेतीस खरंच तू कंटिन्यू शहाने, होईच कि म ते करायला पाहिजेतीस तू शहाने
तिथं अजून बोलवा द्यात बघणारे काय होते तेच कंटिन्यू करणार फर्स्ट इयर कंप्लीट आहे तिकडच सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन मिळतय. हा आता हे वर्ष गेलं माझ ह्या वर्षी तर काय जुळना लावत्यात काय बघाय पाहिजे पैसे भरून डायरेक्ट थर्ड इयरला अडमिशन दिली तर चालतय, बघायचं काय म्हणतात?
अजून पण त मला जॉब लागला असतं पुर्ण होऊन तिथं
उशिर लागला असता बाई जॉब
बी टेक मध्ये ते काय अस शिकायलतेस इथं तू
मॅकाटाॅनिक्स शिक कालतो मेकॅनिकल मधलं
हा हा हा पुण्यात काय हम्म काय नवच
डोकं फिरवतात बरोबर दहा मिनिट झालं का नाही, कॉल कट कर काय?
हा बरोबर आता आठ मिनट तीस सेकंड झाल्यात बघ अजून दोन मिनिटयत मी कट करतो दहा मिनट य दहा दहा मिनटाच कॅटर टस्त सांगलं ना ते
ह मग तेच हम् म्हणजे त्यांनी काय व्हायला नको बघ कट करून काय होतय. मार्केटिंगचय वाटत ग मला तर वाटायला लागले.
बहुतेक मार्केटिंगचच असेल? म हे खर याना काय परवडत अस पैसे हे केल्यावर देणार म्हण
हा म तेच म्हणाला गलोय हेनी कस काय पैसे फक्त फोन केल्यावर मेन क्रायटेरिया काय आहे हेने समजावून सांगाय पाहिजेत.
वय ते जरा माहि ते ला नंतर फोन करून विचारतोय. काय नवच बाई. झालं एक मिनिट राहिलंय फक्त काम मग काय होते. ह
फोन कर का एकत्र झाल्यावरती सबमिट करते आणि बघ काय होते आणि मला सांग काय होते ते
काय त्यांनी चार टास्क पूर्ण केल्यावर ते पाच टास्क पूर्ण होणार काय माहिती? आणि पहिला ते कराव तर ते हे ज स्कॅन होईन चालत का नाही आधार कार्डच अगं मी करालतो मी पहिला होय हो टाकलेलो आणि त्याना तर होईना चालत
हा मग मी तसच करालतो होय म्हणून नाही म्हणून टाकायचं होतं ते हा हा हा हा ठेव ठेव